हॅलो हां नमस्ते ताई.
हा नमस्ते आवाज येत नाय तुमचा.
येत नाहीय मला येत आहे तुमचं.
हा हा येतोय. बोला हो काय म्हणता बऱ्या हात ना. हो मस्त.
बऱ्याच दिवसांपासून कॉल करायचा करायचा एकतर माझ्याकडनं. प्रॉब्लेम किंवा तुमच्याकडंन प्रॉब्मला
अ हो. लागल ते अह काय ना माझा ना मोबाईल हँग झालेला.
हम्म हम.
तर हे केलं त सांगितलं डिस्प्ले केलाय म्हणून ते लागत पण नव्हतं. काय आणि मी आज म नवीन घेतला मोबाईल मग तेव्हा चालू केलं सगळं.
अच्छा.
हम्म काय म्हणता झाल चहा. आता आहे जेवणाची वैगेरे तयारी चालू आहे हळूहळू सध्या ठेवलेय बाजूला.
हम्म ह हम.
ह का.
माझं पण तेच चाललय. जेवणाचीच तयारी काय बनवतय आज.
आज दाल खिचडी करते दुपारी आमटी बस झालं. उपवास असलं की एक दिवस दाल खिचडी किंवा काय असं वेगळं छोटस करायचं. संध्याकाळी दिवस दुपारी कसं सगळं होतं ना. चपाती भाजी आमटी सगळं मग संध्याकाळी काय एकच केलं छोटस बरं वाटत.
हो जॉईंट फॅमिली नाहीये ना तुमची.
आहे सासू सासरे वगैरे आम्ही एकत्रच आहोत.
अच्छा मग तरी चालतं त्यांना.
हो त्यांना असंच आवडतं एक टाइम जेवण व्यवस्थित एक टाइम असं वेगळं खायला किंवा आपण असं. काय मग पराठे म्हणा. किंवा सँडविच, पाणीपुरी असं जरी रात्री केलं, पावभाजी असू तरी चालतात हम्म म्हणजे उपसाच्या दिवशी आणि असं नॉनव्हेजच्या दिवशी काय असतच ना नॉनव्हेज, बुधवार, शुक्रवार वगैरे
तुमच झालं?
अ नाही बनवते आज माझला म्हणजे माझ्याकडे पावभाजीचाच
हो हो्
त्याचीच तयारी चालली.
तुमची जॉईंट फॅमिली आहे.
हो माझ्याकडे पण आहेत सासू सासते दीर पण आहे.
अच्छा म हा हा नाय आमच इथे दीर वगैरे होतोच आम्ही एकत्र आता त्यांनी नुकतं नवीन घर बांधलं त्याच्यामुळे ते वेगळे झाले.
अच्छा
आम्ही पण एकत्रच होतो,
हम्म.
तुम्ही कुठली भाजी म्हणजे जास्त चांगली बनवता जी सगळ्यांना खूप जास्त आवडते.?
हम्म असं म्हणाल तर, वेज जेवण माझं चांगलं होतं त्याच्यामुळे सांग तसं कुठलंही करा.
अच्छा
असं काही नाही आवडत. सगळ्यांना आणि कसं ग्रेव्ही वगैरे येतय कसं केलं की मग मुलं पण छान खातात.
हो
हम्म. फक्त आमच्या सासूबाईनाच असं वेज जेवण नाही आवडत. त्याच्यामुळे असं काहीतरी वेगळं केलं की त्यांना आवडतं.
अच्छा.
आहे अस किंवा बाहेर बाकीच म्हणाला पावभाजी वगैरे मुलांना खूप आवडते ती छान होते पनीरची भाजी, वैगरे जास्त आमच्या छोट्या मुलं जे आवडेल ते करायला लागत त्याची फरमाईश खूप असते.
पावभाजी कशी बनवतं मग तुम्ही?
पावभाजी त फ्लॉवर, बटाटा वगैरे टोमॅटो आता सध्या मटर वैगरे जास्त तर हे मटरच सीझन असत, मटर नाहीच वापरत. वाटणेच उकडते आणि त्याच्या त्यानेच करते. पावभाजीचा मसाला आणि एव्हरेस्टचा तिखा लाल तो वापरते आणि आपलं एव्हरेस्ट वाला मसाला पावभाजीचा तों आणि तिखा लाल तिखाला मी करते घरी म्हणजे आपलं एव्हरेस्ट ह्याच्या बेडगी मिरच्या असत त्यानी
हो हो.
ह.
ते उकडवून आणि स्मॅश करायचे बरोबर ना,?
हो हो उकडून स्मॅश करून सर्व हम्
आणि टोमॅटो कांदा दळून घेता कि ते पण स्मॅश करून घेत त्या तिथ,
आपल्या फोडणीमध्येध्येच असं शिजून मग, त्याच्यामध्ये स्मॅश करते हा बारीक चिरून एकदम,
हां
ते नाही करत, आणि शिमालामिरची पण असशी ते करते बारीकशी चिरते हा बारीक चिरून तेलामध्ये फ्राय करून अस नंतर मसा शिजत आले की स्मॅश करायचं स्मॅशरने
हम्म
त्यांने करते पण होते एकजू बऱ्याच वेळ जातो पण होते एकजू
हाहो..
पावभाजी वगैरे अस एकजीव झालं की खायला छान वाटे नाही तर क्रश नाही तर ते असं जाड- जाड लागलं कि नोको वाट खायला ना हम्म.
आणि, मी पण तेच करते बटाटा, टोमॅटो, कांदा फ्लावर्स हिमला मेरी वाटानात.
अ
गाजर नाही टाकत बीटरूट टाकते कधी मिळालं तर त्याच्याने. कलर छान येतो मग हा लाल तीखटाक जास्त
चण वगैर बीट टाकलेल नाय आवडंत. ते म्हणतात नॉर्मल असलं तरी चालेल कलर नको. त्याच्यामुळे बीट वगैरे अस -अस नाही टाकत पण बीट टाक छान कलर येत ना हॉटेल म तसच असते ना
आणि टेस्ट पण जरा चांगली लागते वेगळी
अच्छा मग तुम्ही नेहमी बीट टाकता का?
नाही जेव्हा अव्लेबल असेल. तेव्हाचल तर नाही मग
ट्राय करायला हवे मी म्हणजे आवडत नाही त्याच्यामुळे कशी ट्राय करतच. नाही, मग ती कस नाय आवडली की खात नाही कोण म तस उगच राहून फेक
तेच ना.
हम्म
आणि पावभाजी म्हणते मुलांसाठी ते पण चांगली असते कारण मुलं प्रत्येक भाजी खात नाही ना.
खात नाही हो बरोबर आहे, भाजी घातल्यामुळे सगळ्या भाज्या जातात. हो
आणि बाहेर तसं खाल्लं तर, त्याच्यामध्ये अजिन मोट वगैरे टाक.
हो हो हो ते आहे परत त्यांचे कलर पण वेगळे असतात ते त्याच्यामुळे त्या जास्त हो थोड. कलर सगळे आणि किंवा बटर वगैरे काय आपण नॉर्मल वापरतो तसं काय नाही. पण त्यांचा जास्त वापर असतो.
तेच ना आणि मग ते मुलांनी खाल्लं किंवा आपले- आपण पण खाल्ल तर ते चांगले नस तर मग घरी बनवलेलं चांगलं.
आणिस नाही म्हण -असं जमेल ते घरी करते अगदीच नाही जमलं तर मग कधीतरी बाहेर खायचं.
हम्म -हम्म
हमं
माझं पण तेच असतं. आणि काय बनवतोलस.
दुसर जेवणाच भाजी पनीर वगैरे हे पण करते. आता मध्ये एकदा नवीन असं चायनीज फूड सहसं नाही करतण असंच वेहेज. आपलं व्हेज मंचुरियन पाहिजे होतं मुलांना पण ते रेस रेसिपी मी असं कधी युट्यूबवरर सरीतच किचनचं वगैरे बघून.
हम्म हम् अच्छा.
ह यावे वेहेज मंचुरियन झाले आठ दिवस केलेले एकदा आठ दिवसापूर्वी पण फर्स्ट टाईम मध्ये छान झालेली.
छान आहे ना ते बनवत असते मी. पण सॉसेस वगैरे घरी आणो काही बाहेरच.
हा घरी सहज सांस आणते. करते आता आता चालेल त्यांच सुख कर म्हटलं हा दोन दिवस थांबा मग करते. सध्या काही ना काहीतरी काम चालू असल्यामुळे राहत अहो आणि मग रात्री कसं उशीर झालं की परत सकाळी उठायला होत नाही मुलांच्या शाळा अ सकाळचे असते पाच सवा पादला उठायलाच लागत. तुम्ही काय काय बनवत सगळं.
सगळंच भारीये आम्ही नॉनव्हेज नाही खात ना व्हेज मध्ये सगळंच बनत मग.
अच्छा वेज मध्येच जास्त आमच्या आमच खातात नॉनव्हेजच्यामुळे असं बुधवार आणि शुक्रवार. नॉन वेज च् वार आहे. अगदीच काही आले उपास कसले तरच हम्
बाकी मुलांना फिरायला वगैरे कुठे घेऊन जातात.
मुलांना फिरायला काय तसं वे असेल तसं कुठे जायचं फिरलं. आता जास्त सध्या तरी कुठे गेलो नाहीये.
हम हम.
आत्ता मध्ये असंच मुंबईला गेले लोक राहून मारायला दोन दिवस होतो. तिकडे कं मुलं माझे आई बाप पण तिकडेच असत त्याच्यामुळे तिकडे गेले. कुठे ना कुठ तरी फिरणं होतच हम. आणि. आणि तसं कुठे बाहेर जायचं म्हटलं की हवेळेला कुठे गेलो नाही घरी जाौत.
हम्म हम् हम् आता मुलांच्या शाळा पण सुरू झाल्यात ना त्यामुळे
तसं कुठेतरी फरी बाहेर होते फेरी
हम् हम आता पाऊस आहे का तुमचा.
नाही सध्या पाऊस नाहीय. झालं ते आठ दिवस होत त हा असं कुठेतरी आपलं उन्हाळ्यात वगैरे एखादी फिरी धबधब्यावर वगैरे.
हम हम
ते जवळ पण आमचे ते आहे तिथे पण कधीतरी वाटलं तर.
छान वाटतं मस्त म्हणजे मुलांना पण एक वेगळं मिळतं निसर्ग बघायला. आपल्याला पण छान वाटतं फ्रेश वाटतं.
हो त्यांना पण वेगळं काहीतरी. आनंद एक दिवसाचा का होईना वीना आनंद मिळत.
तेच ना डेली रुटीन मध्ये कसं. म्हणजे आपलं मन थोडं हे झालेलं. आपल्याला आळस येतो किंवा मग फ्रेश नाही वाटत ह्
करायला. बाहेर फिरण छान वाट. कधीतरी आपण नेहमी नेहमी नाहीच जात कधीतरी- महिन्यातून दोन महिने असं कधी
हा.
हम्म.
काही म्हणतेे काही जण प्रत्येक संडेला जात. तसं आम्ही नाही जात महिन्यात दोन महिन्यातन कधीतरी
हम् नाही असं कधीतरी आम्ही कधीतरी अस महिन्यातून दोन महिन्यातून हो.
मर.
हम्म.
ठीके.
बाकी तुम्ही कुठे जाणं वगैरे फिरायला
आता तर नाही माझं छोट बाळ आहे त्यामुळे जास्त फिरणं नाही होत. कारण बाहेर घेऊन जाणं आणि मग ते सगळ सांभाळणं शक्य होत.
तब्येत वगैरे होते.
हम् हा आणि कस? लहान असल की मग सगळंच बघावं लागतात खाणं पिणं वेळेवर सगळं आणि के नाही होत.
काही बिघडलं दिवस बाहेरच शेड्यूल कि सगळं
दिवसभराच बिघडलं कि मग पूर्ण रात्र
म्हण रात्र बिघड ते बरोबर आहे त्यांची रात्र बिघडली. की आपली पण गेली पूर्ण रात्रात आणि छोट बाळ असलं की कॅरम पण नाही मिळत त्याच.
नाही नाही फारख हो रात्री पण व्यवस्थेत नाही झोपलं की मग आपल्याला दिवसभराच थकवा रात्रीची झोप नाही.
हो दिवस बस काही काम करा आणि परत नाही कंटाळ येतो.
हो.
ह.
हा चालेल तुम्ही करा मग मला फोन
हो हो पाच मिनिटात करते खाली कोणीतरी आलंय. बघून येते जरा हो हो चालेल बाय ह. छान वाटलं बोलून तुमच्याशी पहिल्यांदा बोललीय हो चालेल.
हो करा.
हा बाई काय व काय?